हॅलो.
नमस्कार सर.
नमस्कार सर.
बोला.
बँकग्रॉउड साउंड, खूप येतोय तुमचा. कुठंये बाहेर आहे का?
हो बाहेर आहे. बोला.
कुठंल करता तुम्ही?
काय म्हणालात?
कुठं राहतस?
मी इकडे मुंबई मध्ये बोरवली.
अच्छा.
आणि तुम्ही?
मी नाशिक से.
ओके, अरे वा! मग तुम्ही तिकडे जॉब करता, कि काय? ओके, स्टुडंट आहे. हो मी जॉब करतो.
अच्छा! कोणत्या फिल्ड मध्ये जॉब करता तुम्ही?
मी डिझायनर आहे.
अच्छा.
हो.
चांगलं वाटतं.
ग्राफिक डिझायनर.
हो, म्हणजे आय टी फिल्ड मध्यनये
हो, आ टी फील्ड मध्येच. तुम्ही पण आय टी फील्ड मध्ये आहेत का?
हां. मी ते, कम्प्युटर सायन्स करतोय.
ओके ओके.
हो.
चांगलंय चांगलंय.
स्कोप आहे काय पुढे आय टी फील्डमध्ये?
हो आहे ना आता भरपूर स्कोप आहे. कम्प्युटर सायन्स करता म्हणजे तर चांगला स्कोप आहे.
कोणते कोर्स के म्हणजे कशासाठी जॉब अव्हेलेबल आहे आता सध्या?
आता सध्या म्हणजे तुम्हाला आता आयटी फील्डच्या रिलेटेड बघायला गेलात ना! तर इथिकल हॅकिंग वगैरे असे जॉब भरपूर अव्लेबल आहेत असं.
एथिकल हॅकिंग ऍड अजून
अजून.. ह डिझायनिंग मध्ये पण सगळं आता ए आय मग एय ए आय ची पण जोड पाहिजे त्याला म्हणजे ए आय मध्ये आपलं शिक्षण अनुभव
तुमचं ते म्हणणं बरोबर आहे पण ए आय आणि सध्या विषय असा आहे जे सपोज आम्ही आता आम्ही कोडिंग बेसवरती काही जॉब होते आधी.
बरोबर बरोबर बरोबर.
त्याच्या जॉबआता रा राहिलाच नाहीच डायरेक्ट.
नाही नाही आता ते सगळं कोडिंग हे ए आय करतंय.
हो तेच.
आता आमच्या पण फीलल्डमध्ये बघायला गेलेत ना तर मी मी ग्राफिक डिझायनर आहे. आमच्या सर्व बहुतेक पन्नास टक्के डिझायनिंग ए आय करून देतोय.
हो
आम्हाला ब बरोबर तर फक्त ते इम्प्लिमेंट करावं लागतंय.
अच्छा
स्कोपनुसार
हम्म त्यासाठी म्हणजे त्यांचे असं समजा कोणतही कं नी ज्या कोडर होते त्यांची फिफ्टी पर्सेंटची नीग कमी होऊ गेली डायरेक्ट.
हो हो हो. म्हणजे आज बेकारी होतीच ते अजून पन्नास टक्के बेकारी वाढेल. त्याच्यामुळे फक्त एवढंच आपल्याला ए आय मध्ये थोडं कौशल्य दाखवायला पाहिजे आणि कौशल्य आ तस करायला लागेल असं आहे.
विषय असा आहे त्याचा ए आय डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा सध्या म्हणजे खूप कमी म्हणजे सीट्सच कमी आपल्या इंडियामध्ये.
हो म्हणजे आताशी सुरुवात आहे ना सध्या. त्याच्यामुळे स्कोप पण चांगला आहे पुढे ए आय मध्ये. म्हणजे जोडीला आपण ए आय करू शकतो. म्हणजे काही करता करता.
तुम्ही जोडी हो ए आय करू शकतो. ए आय करू शकतो आपण म्हण विषय असा आहे सध्या आपण ए आयचे जे जॉब्स आहे
बरोबर
ते ते ए आय बेसवरती पूर्ण भेटत नाही कारण ए आय इंजिनिअरिंग सुद्धा आता म्हणजे काही एक दोन माझ्या जवळ तर एक दोन कॉलेज ला फक्त.
बरोबर बरोबर. नाही म्हणजे आताशी सुरुवात आहे इन्स्टिट्यूट मध्ये हे इनबिल्ड करता आहेत. अभ्यासक्रमामध्ये म्हणजे पुढे पुढच्या पुढे स्कोप आहे. पुढच्या दहा वर्षामध्ये. असंय.
द दहा वर्षामध्ये तुम्ही जो स्कोप म्हणताय ना पण त्यासाठी विषय असा होईल, जे आप आपले स्टुडंट आत्ता असतील. ते सगळे सगळे ही बॅच टोटल वेस्ट जाईल पण. त्यांच्याकडे ए आय च काही नॉलेज म्हणजे, त्यांनी बाहेरून घेतलं तरच.
हा हा बाहेरून घेतल तरच तेच तरच उपयोगाचंय. असं म्हणतोय मी. म्हणजे असं नाही की फक्त इन्स्टिटूट मधून घेत घ्यावा लागेल. आपल्याला बाहेर बाहेरून काहीतरी, किंवा ट्युटोरियल्स वगैरे जे नवीन नवीन वर्कशॉप ओपन करतात. जसं की आपल्याला येतात ना, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर. असे जेन्युन जे वर्कशॉप आहेत. ए आयचे. ते आपण जॉईन करू शकतो. असं, म त्याच्यामुळे आपल्याला निदन आयडिया तरी येईल. कि नक्की चालय काय? कारण सगळ्यांसाठीच नवीन आहे हे विषये ना.
ए- आय सध्या फक्ता मार्केटिंगमध्ये. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ए आय आत यूज होतोय सगळीकड.
बरोबर.
त्याच्यामध्ये विषय असा होता. सध्या जे स्टुडंट्स हाये आत्ता.
बरोबर.
ज्यांनी जॉब घेतलेली. म्हणजे जॉबचा घ्यायचीय त्यांना आत्ता. आणि त्यांचे शिक्षण कमी म्हणजे कंप्लीट झालेलेय आता. इप माझ्या आता काही फ्रेंड्से ज्यांच्या म्हणजे फायनल इयरला होते. त्यांची कोर्स कंप्लीट झाले तिचे आता जॉब फाइड करताय. त्यांना ते कवर कमीत -कमी ऐअलन करण्यासाठी त्यांना काही टाइम लागेल. एक दीड वर्ष
हा म्हणजे कसा -कसा अस म्हणत्या. तुम्हाला तुम्ही ते कम्प्युटर सायन्स करताय ना, तर तुम्हाला एक सांगतो. हा गुगलमध्ये ना फ्री एय प्रोग्रामिंग सर्टिफिकेट प्रोग्राम देतात. गुगलवाले. तर त्याच्यामध्ये तुम्ही म म्हणजे हे करू शकता. भरपूर तुमच्या रिलेटेड जे कम्प्यटर सायन्स चे रिलेटेड कोर्सेस आहेत ना. ते तुम्ही विचारा आपल्या गुगलवरच. की ए आय ला. की कम्प्युटर सायन्स रिलेटेड ए आय चे कोणते कोणते कोर्स आहेत? जे गुगल फ्री देत आहेत?
ओके.
ते तुम्ही तुमच्या, तुमच्या एक ऍडिशनल एक बॅकअप तयार होईल. असं म्हणतोय मी, आता म्हणजे मी माझं च उदाहरण घ्या. मी आता डिझायनर आहे. मला झाली वर्ष भरपूर वर्ष. अ दहा वर्ष झाली. दहा वीस वर्ष. ह्याच फीलल्डमध्ये आहे. मी ग्राफिकमध्ये. तर मी नेट वर शोधून- शोधून काही नाही का बॅकअप ट्युटोरियल वगैरे शिकतोय. गुगल वरून वगैरे. माझ्या रिलेटेड. ग्राफिक डिझाईन असं. असय. आणि मग मला त्याचा पुढे अ इंटरव्ह्यू साठी वगैरे किंवा फायदा होतोय. आता जस्ट मी एका महिन्यापूर्वी एक इंटरव्ह्यू देऊन, बेस देऊन आलोय.
हा म्हणजे तुम्ही कंपनी स्विचसाठी इथं फायदा होतोय. तुम्हाला
हो म्हणजे असं म्हणजे तुम्ही तर फ्रेशर आहेत. तरी पण तुम्हाला फायदा होईल? आता मी कंपनी स्विच करतोय तरी पण मला फायदा होईल असं.
हो पण विषय असा आहे. आता जे आर आयटी फीलडमध्येध्ये कंपनीचे ते फेशरला इतके जॉब नाहीये.
त्यांना सगळ्यांना एक्सपिरीयन्स लागतात.
बरोबर -बरोबर मी तेच तुम्हाला सांगतोय. तुम्ही जर जोडीलास असंच काहीतरी वर्कशॉप किंवा अ ऍडिशनल सर्टिफिकेट कोर्स हा केलात आणि जर तुम्ही तो तुमच्या सीवी मध्ये इन्क्लूड केलात की मला थोडंफार ए आय येतंय जे गुगल ने मला दिलेलं आहे तर तुमचं थोडं कंपनीमध्ये वजन वाढत. फ्रेशर लोकांन मध्ये म्हणजे जे फ्रेश तर शंभर आहेत. जिथे तुमचा शंभरावा नंबर लागेल तिथे तुमचा वर येईल, ना दहावा तरी येईल, निदान
हो,
असं म्हणतोय हा म्हणजे हा यस यस आता कसा- कळल तुम्हाला तेच सांगितलं. स्किल डेव्हलप करणं जरुरी आहे. आता मी पण ग्राफिक डिझानर केली वीस वर्ष करतोय. माझ्या कॉम्पिटिशन मध्ये हजारो लाखो लोक आहेत. पण मी ए आयच ए आयबरोबर स्वतःला डेव्हलप करायला घेतल. तर तोच नंबर माझा हजारामध्ये किंवा शंभरमध्ये लागेल. असं हाय म्हणून एआय आता ह्या घडीला तरी, ए आय येण मस्ट आहे.
ए आय ए येन मस्ट आहे. बट
मस्ट आहे हो,
आम्ही काय म्हणतोय? आत्ता सध्या आम्ही जे करतोय. कोडिंग आहे आमची हा हा ठीक आहे, आता दहा जण जर ए आय शिकलेस इई ते दहाच्या दहा एका दहा एका कंपनी इंटरव्ह्यूला जाणार आहे. सगळ्यांचे ते सगळ्यांनी सगळ्या दहा जणांना ए आय येत. आणि त्या ते त्यांना एकच हायर करायची गरज आहे. कारण त्यांना माहिती याला ए आय येतं. हा सरळ आपल्याला ए ए आय च्या माध्यमातून प्रोग्राम कंपाइल करून देऊ शकतो. हा
बरोबर तु नाही तुमचं तुमचं मला एकदम बरोबर पटतंय. तुम्ही सगळे जण दहा जण आहेत ते पूर्ण कौशल्याशी गेलेले आहेत. ए आ आय येतच आहे. पण तुम्हाला अशी काही तरी, ट्रिक शोधाय लागेल जी दहा पेक्षा एक जण परफेक्ट आहे. सगळ येत पण परफेक्शन मध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट द्यावे लागतील, जर तिथे तर चुकलत. हा असं जर तिथे चुकलात तर तुमचा त्यां नऊ नंबर लागेल नाही एक नंबर ज्याचा परफेक्शन आहे. असं म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्ही द्यायला शिका.
मला असं विचारयं आहे. सध्या जे तुम्ही सपोज इंटरव्हू होता तमच्या काम
बरं बरं हा,
हा मग ते इंटरव्ह्यू मध्येच. बेसिक म्हणजे, आता तुम्हाला काय नीड आहे. कंपनीची काय नीड आहे.
मी तुम्हाला तेच सांगतोय, आता ए आय व्यतिरिक्त तना, ज्यांना बेसिक नॉलेज आहे. ज्यांना पूर्ण नॉलेज आहे. ते आधी बघतात. बेसिक नॉलेज. म्हणजे तुम्हाला नुसतं सर्टिफिकेट, तुम्ही आय टी सायन्स हे फक्त नाव तुम्ही सांगितलं तुमची सर्टिफिकेट कोण नाही बघत. फीलडमध्ये, काम करताना. तुम्हाला काय येत, किंवा तुम्ही काय करू शकता तुम्हाला त्या रिलेटेड आ यटी सायन्स रिलेटेड काही प्रश्न विचारला कि अ, म्हणजे काही विचारलं तर त्याचा आन्सर तुम्हाला, विदिन अ सेकंड मध्ये द्यायला पाहिजे. तर तुम्ही त्याच्यामध्ये एक थोडासा, मग तुमची, तुमची प्रायोरिटी पहिली असते बाकीच्यापेक्षा तिथे वेळ कॅल्क्युलेट केला जातो. टाइम कॅल्क्युलेट केला जातो. ज्याना सल्व करायला एक तास लागतो, आणि तुम्ही तोच प्रश्न दहा सॉल्व केला तर तुमची वर्णी लगेच लागेल.
म्हणजे तुमचं असं म्हणं आहे आ यटी सोबत नॉलेज तुमचं ग्रो करणे गरजेचं
हा नो ग्रो करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही अ असा स्किल डेव्हलप केला की कंपनीला नक्की काय पाहिजे, कारण बघा तुम्हाला एक्झाम्पल सांगतो आप पण सगळे दहावी सगळे एकाच ह्याच्यामधून शिकलेल आहे. म्हणजे सगळ्यांना अभ्यासक्रम सेम असतो. पण दहावीपर्यंत कंपनीमध्ये काहीच यूज होत नाही. दहावी मध्ये जे शिकलोय ते काहीच गणिताशिवाय काहीच युज होत नाही पुढे हे तुम्हाला पण माहिती असेल. म्हणजे तुमच्या आईवडिलांकडून किंवा मित्र मंडळीकडून, हे माहती असेल. व्यवहार ज्ञान म्हणजे फक्त ते शिकण्यापूर्त दहावी असते आपली, एक डिग्री दाखवायला की टेन पास आहे. म फिफ्टीन पास आहे, किंवा बी य म आर्ट मध्ये केलेलं आहे. असं कॉमर्स, सायन्स काही कोणती फिल्ड असो, ते फक्त एक नावापुरतं राहतं. म्हणून आपल्याला स्किल डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. कारण इथ कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे ना, आणि बेकारी एवढी वाढलेली नाही. लोकांना आस म्हणजे मी माझ्या ह्याच्याप्रमाणे सांगतोय, अनुभवाप्रमाणे कि लोकांना अ कि जो असेल, तो कितीही म्हणजे त्या ची डिग्री हा, म्हणजे एक वेळ त्याची डिग्री असे चालेल, त्याला डेटान् डग्री किं सर्टिफिकेट नसेल तर चालेल, पण त्याला डेटा सायन्स येतंय तर तो हायर होऊ शकतो, एवढी कॅपॅसिटी आहे. असं सांगतो तुम्हाला.
अच्छा, ठीक आहे. त्यांना मी पास कॉल बॅक करतो, मी तुम्हाला लगेच.
हा-हा चालेल ना, करा ना करा, ओके-ओके.